हा आवाज येतोय का तई
तुम्हाला येतोय त्याचा
हा येतो येतोय
अहो मगाशी क्लिक करतेय मी तिथे क्लिकच होई ना काय झालं मला कळालंच नाही माझ फोन हँग पडला का तिथे म्हणजे त्या ॲपला काही प्रॉब्लेम आला काही कळालंच नाही
हा हा बर बर हाय काय चाललंय
काम वगैरे ते सगळी तुमची
होय आवरली हमं आवरूनच बसले आता हा हम्म नाश्ता आता आता नाही नाश्ता चहा वगैरे घ्यायचा
हम्म अच्छा अच्छा तुम् हा हा हा टीचर आहात तुम्ही अच्छा अच्छा कींतवीला शिकवता
मी फिफ्थपर्यंत आहे
फिप्ट पर्यंत हा अच्छा अच्छा
हां हं हां फिफ्तला आं हे के जी सेक्शनला आणि फिफ्थला अकाउंटिंगला वगैरे आहे
ओके ओके अच्छा हो नाही माझा मुलगा आ तिसरीला गेलाय माझा मुलगा का तिकडे आहे तो सिटीत इंग्लिश मिडियमलाच आहेत तो पण सीबीएसई पॅटर्नला सीबीएसई ला घातलाय त्याला ह हो तिकडे घातलंय त्याला आता हो त्याचा पण बघा अभ्यासच करत नाही घरात स्कूलध्ये सांगून वैताग येतो अभ्यास करत नाही काय करायचं सांगा आता
आता म्हणजे मुलांचं कसं झालय लय अभ्यासच करायला नको झालाय त्यांना मोबाईल ऍक्टिवि तेच आमच्या स्कूलमध्ये कस करतोय आम्ही अभ्यास अभ्यास केला पाहिजे ना आता हा हा तर बेस आहे त्यांचा
हम्म
त्यामुळे अभ्यास तर आतापासूनच केला पाहिजे पण म्हणजे अभ्यासाची पद्धत कशी आहे तुमच्या स्कूलमध्ये तिथं
नाही हो नाही त्यांनी पण कशी करत त्यात माहिती का मुलांना आजकाल इंटरेस्ट तरच नाहीय कि ते अभ्यास ते वही पेन बुक्स असं घेऊन बसायचं ते कशी खेळात नाही खेळात खेळात शिकवतात कशी करायचं मायनस प्लस असं असं खेळाखेळातून शिकवतात तरी पण ह्याला इंटरेस्ट नाही आहे हो आहे की
थर्ड ला आहे त्याला क्रीडो का नाही आहे आहे ना ह ह मग कस क्रीडचा उपयोग होतोय खर म्हणजे ऍक्टिव्हटी मधुनच मुलांना शिकायला जास्त आवड असते
हम्म हम्म
एखादं म्हणजे आपण पण आता थोडे म्हणजे समजा आता मॅथ्स मधलं एखादं जर उदाहरण आपण शिकवालो तर असं पटकन मुलांच्या लक्षात येत नाही किंवा त्यांना तो इंटरेस्ट राहत नाही पण एखादीच जर ॲक्टिव्हिटीज त्यांना दाखवली एखादा म्हणजे ठोकळा वगैरे दाखवला याच्यातून हे मायनस याच्यात प्लस केल्यानंतर हे उत्तर येत म्हणजे असं जर आपण पण शिकवलं तर ते त्यांना आवड पण राहते ना मुलांना
हो ना?
आपल्याला आहे म्हणजे असं वाटते की त्यांना आपण खेळायला लागलोय त्यामुळे ते न्याची आवड म्हणजेच ते अभ्यासाची आवड होतच जाते त्यांची
हो ना तर आता आहे तसं त्याला पण असं पण अस की मुलांना जास्त हे नाही आहे आजकाल त्याला स्कूलमध्ये जास्त लक्ष देत नाही म्हणून ट्युशन पण लावलाय आणि तसं सहज म्हणजे येतंयच करायला आ लिहायला वाचायला सगळं जमतंय पण लक्ष नाही द्यायचं आर म्हणजे अभ्यास येत सगळं आपण टाइमपस करत बसतो करायच अभ्यास वगैरे पण बघा आता उन्हाळ्याचा एवढा अभ्यास दिलाय त्याला ओरडून ओरडून माझं तोंड दुख ते त्याला की कर बाबा कर किंवा करायला घेतला कि निवांत बसतो असा म्हणजे एक शब्द लिहायचा पा पाच मिनिटं बसायचं एक शब्द लिहायचं पाच मिनिटं बसायचं म्हणजे असं पटपट करून येते पटपट करून मोकळा झाला त्यालाच मोकळा आम्हाला पण मोकळं आ अस हो
हो ते ओरढायलाच लागते मुलांच्या मागे
इंटरेस्टच घेत नाही की नाही बाबा त्याच्या स्कूल मधून पण तेच लक्ष कंप्लेंट पण येतात तितके त्याचं येतेय सगळंअर्ध लक्ष खेळण्याकडेच आहे अभ्यासात नाहीये त्याचं सगळं खेळण्याकडेच लक्ष आहे ते गप्पा मार मुलांबरोबर काय कर अस अभ्यासात अस ह नाही म्हणजे ते आपलं त्याला पण म्हणजे अभ्यासात पण हे इंटरेस्ट दाखवला तर बाई अभ्यास करून मग बसला तर चालतय ना असं? नाही कोणते? जेक्ट दिले काय दिले? तर असं असं कराय हे करायचंय नुसतं काही तर थोडंफार करू लागतो तो प्रोजेक्ट त्याच्या मम्मीला नाहीतर मला पप्पाला दोघांना आमच्या आम्हालाच करायला लागतय ते प्रोजेक्ट
नाही नाही मग ते मुलांनी कधी केलं पाहिजेत त्यांना कधी आलं पाहिजे आपण जर करून दिलं तर
तो करू लागतो की पण असं स्वतःहून त्याच्या अंगावरती जिम्मे तरी घेत नाही तो. म असं झालं ना मम्मी तू केलंस. म्हणून असं झालं. करतो सगळं चिकटवायचे कटिंग करून दिले माहिती लिहितो सगळे तेच काय असेल ते पण तू असं केलंस, ते चुकलं मग तू असं झालं, पप्पा तुम्ही असे केले.
हा, आणि कस असत शिक्षकांची पण भीती राहते, टीचरांची भीती राहते, त्या टीचांच्या भीतीने पण एक मुलं माग राहतात. की माझं चुकलं तर मला टीचर ओरड तील त्यामुळे पण ती त्यांच्या मनात भी भीती राहिलेली असते. त्यामुळे ती पुढे यायला बघत नाहीत त्यामुळे कसं टीच हा टीचरांनी पण कसं असं म्हणजे सगळ्या मुलांच्या सोबत एक सम वागलं पाहिजे. कि हाच हा हा हुशार आहे ना, ह्याच्याकडेच नाही ल क्ष दिलं पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. आणि प्रत्येकाच्या सोबत प्रेमाने एकदम असं म्हणजे आपण घरात कसं आई वडील वागतात तसंच वागलं पाहिजे नाही. एक एक म्हणजे असं हे आस देणार टीचरांच थोड म्हणजे प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो आणि त्यांना प्रत्येक मुलाला हँडल करावं लागतं टीचरांना. त्यामुळं चिटचिड पण होत असते थोडीफार पण ते मुलांना ते वेगळंच वाटत असतं. मुलांना
होय ना ते अस हम् एखाद्याला म्हणजे हा तू हुशारायस त्याच्याकडे लक्ष लक्ष दिल त्याच्याकडे नाही दिलं तर त्यांच्या पण मनात राहून जातो की बाई हा असा पण आमचा विचार करतच नाही म्हटल्यावर काय ना इंटरेस्ट त्यांची साथ नाही त्यांना पण
ते मुलांना कस वाटतंय हा माझा अभ्यास चेक करत नाहीत. हा आज माझा अभ्यास चेक केला नाही मी आज अभ्यास करून आलो पण चेक केला नाही. हा उद्या नाही केला तरी चालतय कारण म टीचर माझा चेकच करत नाहीत अभ्यास, मी कशाला करायचा. असं त्यांना राव
हो हो तेच मी ना त्याच तसचं होत. ते म्हणजे त्याच असं नाही काय स्कूलमध्ये व्यवस्थित आहे सगळं टीचर वगैरे पण छान आहेत. पण काय त्याच्यात म्हणजे त्याच्यात म मना चितय म्हणजे मनातच अस खेळ ना हा त्याचा पहिला चॉईस आहे. म्हणजे त्याची आवड तिकडे जास्त खेळणं, अभ्यास करणं, आधीगमन पण ऍटलीस्ट स्कूल मध्ये पण ते टीचर वगैरे काय अ तुमच म नाक आम्ही ओरडतो तुम्ही म्हणजे एकाच वेळस ओरडा त्याला खूप असं एखाद वेळेस नाही झालं, तर एखादी छडी द्यायला पण कमी नका पडू तुम्ही देऊ शकताय. असं आम्ही स्वत ता सांगतो एखादंवेळेस नाही टीचरांनी पण थोडं घ्याय लागतय ना कारण की आई वडिलांना कसं मुलं जरा हेच करतात. लाडके असतात त्याच्यामुळे पण नाही तर हो ना मग आम्ही स्वतःहुन सांगतो. तर नाही होत अस आम्हालाच ते म्हणतात, की नाही अहो तुमचा मुलगा हुशार आहे. फक्त थोड लक्ष द्यायला पाहिजे. अहो लक्ष द्यायला पण तुम्ही थोडं तुम्ही पण थोडं कडकपणे वागलं तर त्याने पण लक्ष देणार ना हा हा भीती आहे तुम्हाला तर अ नाही आमच्याकडे असं आम्ही मारत वगैरे नाही, आम्ही मुलांना मारत नाही, असं असतय एखाद्या स्कूलमध्ये रूल्स पण असतो, की नाही मारू शकत आम्ही नाही मारायचं राहिलं पण तुमची भीती
आ अ एखाद्या मुलाला जर आपण म्हणजे ऍज टीचर म्हणून जर आपण हात लावला की किंवा मारलं एका की कसं प्रत्येक एक एखादा मुलगा नाजूक असतोय, एखाद्या असं म्हणजे सहनशक्ती ती त्यांची म्हणजे हे केलं तर एकेक रडतात. आणि पटकन जाऊन घरी सांगून सांगतात मग ते कसं होतय प प पुन्हा वाद वाढत जातो. तय त्यामुळं आता लहान मुलांना कोण शक्य तो मारायला बघतच नाहीत शाळेत
हम्म हम्म
त्यामुळे ते मुलांना ते हे झालंय की हा टीचर पण जास्त मारत नाही आ मारले तरी मी घरी जाऊन सांणार
हो तो पण पण मुलांना पण हम्म..... तेच ना मुलांना पण तो नसेल तरी तर ते करतात नाही मुलं चांगली तर एखाद्या टीचर च बद्दल असत असं असतंय. आणि याच सगळं व्यवस्थित आहे म्हणून आम्ही स्वता....... त हूनच सांगितलय एखादी छडी द्यावी लागली तर द्या तुम्ही आम् त्याच्याकड...... लक्ष जास्त, अ कारण की हाच त्यांचा पाया मजबूत होण्याची पोरांच हे परत मग नाही ना त्यांच्या तो.... तेच त मग ते हळू हळू कमी कमीच होत जातं ना जास्त. अ तिसरी ला य आता तो चौथे हम्म... तिसरी चौथ तिला मग नाही नाही त्यात कमी कमीच होत जातात ना अभ्यास वाढतो परत सगळं हेच असते ना मोठी होत जातात तशी मग त्याच्यामुळे हा पाया मजबूत होण्यात... त्यांच वेळ वय आहे, तोपर्यंत तुम्ही आम्ही हे स तो हा आम्ही करतो करतो करतात.
हा
तेच ना म्हणून दोन त्याला ट्युशन पण लावलंय अस वेळ मिळत.. नाही त्याला दोन दोन करायला स काळच म्हणजे, हा घरात म्हणजे मला ते.... त्याला वेळ देता येत नाही असं होत म्हणजे सकाळीच... स्कूल ला लवकर जातो साडेआठ ला तो पाचला येतो परत आ थोड चहा पाणी झालं नाश्ता ती संध्याकाळी ट्युशन ला जाते तो सहाला कि संध्याकाळीच येतो बघा झाल झोप झोपायची वेळ जेवायची परत सकाळी तेच मग त्या मुलाला वेळ सुद्धा देता येत नाही. तरी पण त्याच असं होत आहे
जे काय आता म्हणजे आईवडील पण काय करू शकत नाही त ना
काय बोललात?
लक्ष दिलं पाहिजे आणि अभ्यास केला पाहिजे
हो ना तेच ना त्या नाही माझ्या मुलाच तर आता हे आहे त्यांनी जरा जास्त लक्ष दिलं पाहिजे. ठीक आहे ताई ठेवते मग हा.
एक मिनिट थांबा हा.